आवाज येतो?
हा येतोय की.
काय करताय?
काय नाही आता, जेवण बनवायचं.
हा.. हा.
तुम्ही काय करताय? आई कोण?
आम्ही काय नाही. आम्ही पण हाय. जेवण बनवायचं आता.
तुम, तुमच्याकडे काय स्पेशल असंत रेसिपी वगैरे आहे?. म्हणजे, तुमच्याकडे स्पेशल असं काय असतं?
आमच्या इकड कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आसतोयच. चिकन, मटन.
तांबड पांढरा?.
हम्म.
ते कसं बनवताय तुम्ही पांढरा ते काय?.
तांबडा पांढरा म्हणजे आधी मटण शिजवून घ्यायचं.
हा.
शिजताना त्यामध्ये कांदा टाकायचा तेल टाकायच त्यामध्ये धुवून स्वच्छ घेतलेलं म मटण टाकायचं.
ह म्हणजे त्या फोडणीमध्ये.
हा ते तेल कांद्यामध्ये ते मिक्स करायचं. आणि त्याला तस झाकून ठेवायचं मग त्याला मीठ आणि ह टाकायची परत थोडं हलवायच आणि झाकायचं मग त्याला थोड्या वेळने पाणी सुटते आणि थोडं बाज जुला गरम पाणी करून घ्यायचं मग ते, हम. त्या मटणाला पाणी सुटलं कनी ते गरम पाणी पण टाकायचं आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचं.
हां हां.
आणि मग ते श- ल्यानंतर त्याचा स्टॉक तयार होतोय वरती पाणी त्या स्टॉक पासून पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा बनवायचा तांबड्या रस्
म्हणजे मग पांढरा कलर त्याला कसा येतोय पांढरा
ते खोबरं असततय त्याच्यामुळे पांढरा कलर येतोय तो.
म्हणजे खोबरं वापरतात का पांढर्य रस्याला.
होय होय.
हा हा.
म्हणजे मटन किंवा चिकनचा तो पिवळा स्टॉक असतोय ना त्याच्यामध्ये ते अ ओलं खोबरं असतय ते मिक्सरला पिसून पिसून त्याच्यामध्ये पाणी वोतून ते गाळून घ्यायचं असंतय.
हा.
आणि मग नंतर सगळे खडे मसाले टाकून. अ म तो ह्याचा रस्सा असतोय तो अ स्टॉक असतोय तो पिवळा आणि त्याच्यामध्ये ते. खोबरायचं पाणी ओतायचं पांढर. तांबडा मग तांब त्याला मसाला करावं लागतोय.
हा.
ह्याच आपलं खोबरं जिरं तिळ आलं लसू कोथिंबीर. याच एक पेस्ट बनवायची भाजून घेऊन कांदा वगैरे करून. आणि मग ते शिजलेलं. मिठातलं असतय ते पाणि ते पिवळ स्टॉक.
आ.
ते फोडणी घालून तो मसाला भाजायचा मग आपलं लाल तिखट टाकायचं हळद वगैरे. मीठ मग ते उरलेलं वरती शिजवलेला. पण ते पाणी असते ते रश्याच ते ओतायचं त्यामध्ये म ते लाल रस्सा तयार होतो.
अह त्याच्यासोबत तुम्ही भात, चपाती वगैरे काय बनवते?
भात, भाकरी, चपाती पण चालते भा- करी चालते.
आणि ते बिर्याणी पण बनवतात ना चिकन बिर्याणी मटन बिर्याणी
होय बनवत्यात की करतात की सगळेचं करतात.
तुमची पद्धत कशी आहे मग करायची?
आम्ही काय एवढं दम वगैरे देऊन बनवत नाही आम्ही घरगुतीच बनवतोय साधी सोपी
हा.
हम्म तांदूळ हा आणायचा बिर्याणीचा तो थोडा सत्तर टक्के शिजवून घ्यायचा
हां.
ते शिजताना त्यात लिंबू परत अह अह त. तमालपत्र अह लवंग मिरी मग स्टार फुल वगैरे टाकून, मग शि जवायचं मग तयार होतोय भात. ते जरा त्यात मध्ये शिजवून घ्यायचं म्हणजे त्याचा सार हे र हम्म. त्याचा स्वाद त्याच्यामध्ये उतरतोय आणि मग ते गाळून घ्यायचं. आणि मग चिकनला आधी एक तास मॅग्नेट करून ठेवायचं म्हणजे दही, आलं लसूण पेस्ट.
हां.
चिकन मसाला
म्हणजे पूर्ण असं सगळं पूर्ण त्याला लावून ठेवाय ला
लावून ठेवायचं आलं लसूण पेस्ट, दही, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद
हे सगळं लावून त्याला एक तास मॅगनेट करून ठेवायचं कस्तुरी मेथी वगैरे लावून म नंतर मग थर लावून घ्यायचे. अह खाली आधी अह ते चिकन वगैरे शिजवून घ्यायचं त्या ह्याच्यातच पाणी वगैरे जास्त टाकायचं नाही वाफेवर शिजवायचं
मग त्याच्यात लाल तिखट वगैरे वापरतात काय.
हां त्या मॅगनेट केलेलं असत त्यालाच लावायचं ना आधी आणि आपल्याला जर कमी वाटलं तर मग भाजी मध्ये टाकायचं थोडं बनवताना चि कन बनवताना आणि म ते अह चिकन शिजलं ना थोडं म्हणजे ते पण सत्तर टक्के शिजवायचं आणि मग खाली थर लावायचा खाली चिकन वरती भात वर चिकन आणि परत भात आणि एक पाच पाच दहा मिनिटं परत ठेवायचं शिजायला आणि वरन कोथिंबीर, तळलेला कांदा टाकायचा तूप जरा सोडायचं. आणि प्लेट झाकून ठेवायची आणि पाच दहा मिनटं जरा शिजू द्यायचं अम्म, ते ऑप्शनल आहे टाकायचं असलं तर टाकू शकता नाय आवडत तर स्किप करायचं.
आं.
उं हूं.
तसेच आपण व्हेज बिर्याणी, पण बनवू शकतोय ना?
सेम तशीच बनवायची.
फक्त भाज्या वापरायच्या चिकनऐवजी. मग त्यांना ते मसाले वगैरे लावून ठेवायं लागतंय, आधी पहिल्यांदा?
आत भाज्यांना पण सेम मॅगिनेट करून ठेवायचं जसं चि कनला बनवते तसं सेम प्रोसेस. हे ईवू.
हा म्हणजे फक्त व्हेज आणि नॉन व्हेज, असं हे ना ते.
ये इकडे खेळुया आपण. जसं चिकन ला आहे का नाही तसंच सेम.
हां हां. बघू आम्ही चिकन बिर्याणी, कधी बनवली नाही. तुमच्या पद्धतीने बनवून बघतो.
हा हा, बघा की.
हां. मासं वगैरे खाताय का तुम्ही?
आम्ही सगळं खातोय, मासं खातोय, चिकन खातोय, मटण खातोय. अं खेकडे खातोय.
आ
सगळं सगळं खातोय, आम्ही नॉनव्हेज.
आता कोकणात वगैरे, असं भरपूर मासे वगैरे असतात ना कोकणात.
होय होय. तुम्ही कोकणातलं आहे काय?
हो कोकणातली नाही, आम्ही घाटावरचे.
हा हा हा.
हा.
मग घाटात पण भरपूर खातेत की कोल्हापूर बी घाटातंच येतंय.
हो म्हणजे आमच्या इकडं एवढं म्हणजे बनवत नाहीत. कधी कधी बनवतोय आम्ही जास्त इथ़ नाही बनवत, हम्म.
भरपूर आहे तिकडं पण, सगळीकडे बनवतात स्पेशल. कोल्हापूरचा तांबडा पांढरा.
हा. ते नावच ऐकलं म्हणून म्हंटलं, काय तुमची रेसिपी वगैरे कायतरी विचारूया आणि तुमचं म्हणजे अ करायला घ घ म्हणजे भेटेल आपल्याला कशी बनवतात ते काय?
हा हा हा.
हा.
आम्ही बनवून पण देतोय. जर ऑर्डर असली तर, तुमची सांगा आम्हाला.
बनवून देताय का?
होय.
हा हा. आमचे म्हणजे कार्यक्रम असेल, तर तुम्हाला सांगतो आम्ही. म्हणजे पाहुण्यांना वगैरे, असं घरी बनवण्यापेक्षा तुम्हालाच ऑर्डर देतो आम्ही.
चालते की आम्ही तुम्हाला बजेटमध्ये पण देऊ. आमचं क्लाउड किचन आहे. क्लाउड किचन आहे. आम्ही घरातूनच बनवून देतोय.
हां हां.
म्हणजे जवळपास असेल तर देतोय, जास्त लांबं अंतर असेल
म्हणजे पार्सलची सोय वगैरे, तुमच्याकडे उपलब्ध आहे.
अ जवळपास असेल तर म करतोय पार्सल नाहीतर मग ज्यांची ऑर्डर आहे त्यांनी येऊन घेऊन जायचं
हा हा म ते चिकन मटन वगैरे दर म्हणजे भरपूर आहेत की म्हणजे बजेट मध्ये बसतय ते
ते आम्ही बजेट काढूनच तुम्हाला रेट सांगतोय सगळा
हा म्हणजे म तुमचं प्रमाण वगरे असेल केवढं किती घ्यायचं काय घ्यायचं
हा ते किलो नुसार असतंय
किलो नुसार
ह
हम. हम
कधी हवे असेल तर कळवा आम्हाला
हम हम चालेल कळवते
हम हम त्या सोबत आम्ही बिर्याणी सोबत हे पण देणार तुम्हाला रस्सा देणार आणि रायता पण देणार होय
हम हम
आणि रायता पण देणार रायता रायता
रायता ते कसलं बनवत्यात रायता बाहीर
ते काकडी कोश हे काकडी, टोमॅटो, कांदा गाजर, बीट ते पूर्ण बारीक चॉपिंग करून घेऊन ते दही वगैरे टाकून चाट मसाला टाकून थोडी साखर टाकून ते बनवत्यात हा हा
म्हणजे आमच्याकड त्याला वेगळं म्हणत्यात कोशिंबीर म्हणत्यात त्याला
हा हा हा
हम
कोशंबीर पण बोलत्यात आमच्याकडे रायता बोलत्यात
म्हणजे ते पातळ असतय की घट असतय म्हणजे त्याच्यात
पातळ असतोय रायता थोडा ते आपण कोशंबीर म्हणतोय ते थोड घट्ट असतय ना सॅलड ते रायता थोडस म्हणजे पातळ असय थोडं जास्त नाही
हा हा म्हणजे ते आंबड गोड लागतय असं तेच ना
हा हा हा. आस
हा हा त्याची टेस्ट छान असत्या रायत्याची
होय होय आमच्या बिर्याणी पेक्षा रायत्यालाच जास्त मागणी हाय
हा हा चांगल हाय आम्ही कधीतरी टेस्ट करू तुमच ऑर्डर देऊ
लोक बिर्याणीच्या आधी विचारत्यात रायता मिळेल का असं विचारत्यात लोक
हा हा म तुम्हाला परवडतय काय म्हणजे असं रेट नुसार
परवडतंय की
म्हणजे गॅस वगैरे आता महाग झालेत ना
काय म्हणताय
गॅस वगैरे आता गॅस टंचाई वगैरे
होय, मग थोडा रेट वाढवूनच देतोय आम्ही म्हणजे आम्हाला परवडल अशा रेटमध्येच देतोय कस्टमरला बी परवडलं पाहिजे आम्हाला बी परवडलं पाहिजे.
हा हा
बघा तुमची ऑर्डर असेल तर द्या आम्हाला परत आणि आजूबाजूला पण सांगा.
चालेल चालेल म्हणजे आमचे कधी कार्यक्रम असेल तर तुम्हाला सांगते ऑर्डर मग.
हां हा ठीक आहे चालेल ना हा हा बरं.